हॅलो हॅलो
हा काय करतय
काय नाही मॅम बसली तुम्ही हो आणतो झालंच आहे म आमचं नाही अजून थोड्या वेळाला
होय
होय आज अजून तरर मी ठरलेला नाही आहेे
हा हा म जेवण कोण बनवत तुम्ही
आत्ती मी घरी असलो तर कधी तर बनवते
होय तुम्ही काय काय करता घरातलं
मी घरातलं धुणं भांडी बाकीच सगळ आवडते जेवणाला मला टाइम मिळत नाही ना माझ्या कॉलेज ते नसतय मग त्याच्या म आत्तीच करते
कोणत्या कॉलेजमध्ये
मी एसी कॉलेजला
हो का
हम्म
कितीती काय
हम्
किती वलाय
हम्म, तेरावीला.
हॅलो, होय, हा हा. तू बारावी कुठून केली.
बारावी, गोविंदराव कॉलेज.
होय
हम्म
ह तिकड बी हे नव्हतं का
ना उझं तिकडं बईल
होय हा ह.
अम तुमचं कितवीच शिक्षण झालंय.
माझं अजून चालूये मी जे एन एम नर्सिंगलाय. आता सेकंड इयर चालूये, पुढच्या महिन्यात एक्झामे. झाली की थर्ड इयर, अन थर्ड इयर झाली की सहा महीने इंटर्नशिप असते.
अच्छा
अजून दीड वर्ष तरी लागल.
हम्म.
हम्म
तूमा अनी काय?
जॉब वगैरे काय करताय.
नाय, घरीच असते.
हो.
तुम्ही जॉब करता.
मीना ऑनलाईन वर्किंग,
हम्म.
घरी बसूनच, लहान बाळे ना मला.
हा.
त्यामुळे, घरी करते.
हम्म.
नऊ महिन्याची मुलगीये मला.
नाव काय?
तिचं ओवी.
हम्म मग आनि काय.
काय नाही.
आजचा दिवस कसा गेला तुमचा?
काय ते.
आजचा दिवस कसा गेला तुमचा?
आजचा दिवस छान गेला.
हम्म.
तुमचा दिवस कसा गेला?
अमचा छान गेला.
होय. काय, काय केलं, आज दिवसभरात.
सकाळी उठून, आवरून कॉलेजला गेलेलो. तिथून फ्रेंडच्या घरी गेलेलो.
हा.
तिथून बसलो थोड्या वेळ फ्रेंड्स सगळे बसून बोललेलो बोललो. आणि मग थोड्या वेळानं घरी आलो जेवण ते झालं. काम झाली थोडा वेळ झोपलो आणि परत फ्रेश झालो.
हा!
आता बसलोय आवरून.
होय, जेवताय कितिला मग?
आमच्यात दाहाला
एवढा लेट.
दाराला जेवतात, सगळेजण.
होय काय?
हम्म.
सगळे जॉबवर असत्यात काय?
होय सगळे जॉब बर असतात.
होय!
हम्!
आमच्यात नवला म्हणजे जेवायला लागतय.
आमच्यात नाय आमच्यात सगळी बाराला जेवतात. गरम गरम, हम!
नंतर सकाळी सहाला.
होय.
हम्म! तुम्ही कितीला उठताय?
मी साडेसहा.
हम्म! म आणि काय कुणीकडे फिरायला तेन गेलेला?
फिरायला आता पावसाळ्यात कुठं नाही पण मागच्या दोन महिन्यात गेलते.
हम्म!
माहेरी गेलते ना, मग तिकडून बहिणींन सोबत तेन फिरायला गेलते.
हम्म!
मिनी गोव्याला कागल मध्ये मिनी गोवा आहे ना? तुम्ही कुठे राहता?
मी कबनूर मध्ये राहते.
होय मग कागल माहीतच असेल तुम्हाला?
माहिताय की.
कागल मध्ये गेलतो आम्ही.
हम्म.
तुम्ही कधी गेलता काय मिनी गोव्याला?
गेलेली की.
होय.
गेल्या वर्षी गेलेलो.
होय कोण कोण गेलता? हा!
हम्म! आणि काय म्हणता?
काय नाही.
मग कॉलेज कस चालू आहे तुमचं?
कॉलेज माझं एक्सर्नल आहे.
हम्म.
त्यामुळे एक्झामला फक्त जाते मी. कोल्हापूरमध्ये एक्झाम असते एक्झामला फक्त जाते.
म अभ्यास काय घरीच करता काय?
होय अभ्यास घरीच ऑनलाईन नोट्स वगैरे असतात. पी डी एफ वगैरे डाऊनलोड करते.
हूं हूं
म ते बुक मध्ये लिहून काढते आणि मग पाठांतर करते.
हम्म!
तुमचा स्टडी कस चालू आहे?
आमचा स्टडी छान थोडं
होय काय?
हम्म, नाही एढं काही लोड नसतय.
हा हा.
आत्ताच जस्ट कॉलेज चालू झाली. हूं
हा तुमचे भाऊ बहीण काय करतात.
माझा भाऊ कामाला जातोय माझ्या आत्याची एक मुलगी आहे ती सांगलीला आहे फार्मसीला
हा हा शिकायला हाईत काय
होय.
हा हा आत्ती काय करते?
ती गारमेंट ला जाते हम्म
गार्मेंट म्हणजे तेच ना शिवायला वगैर
हा शिवायला कपडे तेनं असतात ना ते तिथेच
पडते काय तिथं व्यवस्थीत
एवढं नाही दुपारून जाते ती पण आवरून घरी बसून काय कारायच म्हणून जाते.
म्हणजे सगळे घरातले सगळे जॉबला हाईत काय? हम्म घरी कोण नसतय.
नसतंय कोणं.
चांगलंय हा
हा हा.
काय नाय.
तुमचे मिस्टर काय करतात.
माझे मिस्टर अ त्यांचा टेम्पो आहे.
हा.
ते टेम्पो मध्ये असतात टेम्पो वर ट्रान्सपोर्ट
तुमच्या घरी कोणकोण असत.
माझ्या घरी सासूबाई मी मिस्टर माझी लहान मुलगी सासरे
सासू सासरे घरीच असतात की कामाला वगैरे जातात कुठे?
सासूबाई कामाला जातात सासरे पण जातात आमच्यात पण सगळे कामावर असतात मी मी आणि माझी मुलगी दोघीच घरी असतो.
हूं हूं म आणि दुसरा कोणता जॉब करताय का हा सोडून
नाही लहान मुलगी हाय ना त्यामुळे नाही मिळत जॉब करायला घरीच वर्किंग मुलगी थोडी मोठी झाली की म नर्सिंग साठी जरा जॉब बघायचा. गव्हर्नमेंट मध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये
हम्म चालतंय
हम्. मग तुम्ही पुढे काय करणार आहे?
मी पुढे ग्रॅज्युएशन कंप्लीट करून एम ए ला ऍडमिशन टाकणार आहे. म ग्रॅज्युएशन करणारए.
हा हा.
हम्म. मग तुम्हाला आणि कुठ फिरायची इच्छा आहे.
फिरायची तस जास्त मला फिरायला नाय आवडत कधी तर म नं झालं तर आता माझा बड्डे एकोणीस तारखेला तेव्हा जायचं प्लॅनिंग हाय कुठे तर
हा
मित्र आणि मी जाणार आहे.
मग आणि काय प्लॅनिंग?
पाऊस नाही पडला तर जायचं ठरलंय. पाऊस पडला तर मग काय फ्लॉप.
तुडुम टू हम्म. म आणि काय प्लॅन नाही?
अजून काही नाही.
बर्थ डे विशेष.
काय नाही बघा. नॉर्मली असतय. मला जास्त नाही एवढं-
हम्म.
ह
तुम्हाला सरप्राइजेस आवडतात?
काय?
सरप्रायजेस.
हो. खूप आवडतात.
ह्. तुम्हाला आधी कोणी सरप्राईज दिलय अस?
नाही. कधीच कोणी नाही. एकदा बहिणींनी दिलत.
हम्म.
माझ्यासाठी पाणीपुरी केलत.
हम्म.
त्यानंतर मला अजून तरी कोण दिल नाही. पण खूप आवडतात मला सरप्राईज. सर- प्राईज गिफ्ट.
तुमचं कॉलेज कुठून झालंय? अकरावी, बारावी.
माझं ए एस सी कॉलेज.
हम्म. आणि हायस्कूल?
शाहू हायस्कूल.
हम्म.
हम्.
आधीपासूनच इचलकरंजीत राहिला होता का? बाहेर आणि कुठे राहिला होता?
नाही माझा जन्म इ -
नाही. तुम्हाला भाऊ न ते आहेत का?
हो आहे ना. सख्खा भाऊ आहे एक.
हम्म.
होय का. लहानयेत हो अकरावीला आत्ता. हम्. चालेल ठेवू मग?
हा हा.